हॅलो हो कट केला तुम्ही फोन का कट झाला हो!
कट झाला वाटत काय मला पण समजल नाही. मी आणि परत तेच बघाल तो तोपर्यंत तुमचा कॉल आला.
हा हा हां तेच म्हणलं पहिला होत ना ते म्हणजे लिहेत होती बुकमध्ये असं असं सगळ्या पिढ्या पिढ्या माहिती लीहायचीत ना? आपली पं पंजयाच आजोबांची ही माहिती तेनी कलेक्ट करत होती आणि अ जे कणी म्हणजे असं एक एक दोन वर्षानी ती फेरी टाकणार आता पण सध्या चालू- हे आमच्याकड एक दोन वर्षान ती फेरी वगैरे टाक. णार आणि त्यानी आता म्हणजे विचारणार की बाबा असं -अस आहे म्हणजे कोणाचा जन्म झालाय! काय किंवा कुणाचं असं हे झालय. मृत्यु झालाय काय म्हणजे हे कलेक्ट करतात अजून सुद्धा आहेत काही काही ठिकाणी आता थोडस ते वंचित झाल्यासारखं वाटतंय कि त्या गोष्टी पण आहेत काय काय ठिकाणी
ला ह्या गोष्टी सगळ आपण खेरीगामध्ये ना ज म्हणजे हम मेन सिटीत आसपासची जी खेडेगाव आहेत ना या गावामध्ये सग अजून पण आहेत आता आम्ही कधीतरी इगडी तगडी जातो ना आम्ही आमच्या गाडी जातो तर तिकडे कस अी लंबी गईनरी ग तरबघ
हा हा हा
त मला आणि पहिला पहिलंमच्या आजर का क ज हे माझी लुक तर यांच होत की अ त्यांच्यासोबत एक घोडा काय का
हा
गाय ग फिरी चष्टला आहे आपल्याला बाजार गेली होती मग म्र आपलाळून दिले होते आपण पण त लोकांच चाल किती होत गाव आणि त्या गावातली दतराां म्हजे त्या समाजाच्या लोकांबद्दल असंग एवढी माहिती असायची की स्वतः त्यांच्या बाारल ब
हम्म हम्म होय होय
ग गा दम क मम क जग आहे नाकी गुडवरती बसल आणि कॅन्सर दच वाल एकच होता कि आमच्याज आम्हाला कायलाहिज की दहाज
अ जवळपास ते म्हणायती मलाती त्यांनुस वेळ कुठेतरी कस दिसत त्यावेेळी त्यांच्या गावात एक आजोबाबा त म्हणजे जी वयाने अ ते वी आमच्या आजबा तीस चाळीस असेल तर ते पन्नास साठश असेल ह्या वाचे ह नाही अक्षरशः मी गावात का वेळीस पीचडी कंप्लीट केली होती म्ह म्हणजे विचार करा शिक्षण काय असेल त्यांचं आणि त्या शिक जाणारहि हज म झा हो
हम्म म्हणजे बघ
हांज स्त लोकांना जास्त मह प हे स्वतः सपाल घेऊन सकाळी त्याने अ घ्यायच सगळ्यांच्यावरून तेच्या आलेलं आणि हे स्वतः ते आपली वायरचे बाजारची वा
हा म्हणजे बघा म्हणजे मला काय म्हणायचंय की आता तुून म्हणताय का नाही म्हणजे हेय हे आता आपल्या कुठं पण गेली तर आपली माहिती लगेच आपल्याला भेट म्हणजे गुगल वर मण आहे म्ह म्हणजे काय तर भेटतेयच क आपल्याला पण पहिला कसं होतं की त्या लोकांना पूर्वीच्या लोकांना माहिती भेटत नसायची कि कुठली आपली प्र मा म्हणा किंवा कुणाविषयी पण आता आपण कुणाविषयी आपण पहिला बघा की कुठल्या गावाला वगैरे जायचं असेल तर लोक कसं पत्ता वगैरे शोधत असेल पण आता मॅप वगैरे आले त्याच्यावरून पण लोक लगेच शोधतात बाबा जरी पत्ता माहत नसेल तरी सुद्धा मॅप वरन जाऊन ते शोधू शकतात असं आहे म्हणजे एवढे इझी झाले
आता आ गरी म्हणतो आपण आता सुद्धा तस काही काही रस्ते चुकीेचे असतात दाखव त ते ना नव्याण्व टक्के बरोबर दाखवतो मला काही त्याला नावच वयचं नाही कारण दुसरं कधी कधी काय होत की माणस ज्यावेेळी गडबडीत काहीतरी गोष्टी करत असतो ना त्या त्यांना काय वाटतं ह
हा
अलीला इे बरीतय आहे हबुडबरा तीरी समजत नाही ला
हा
अ ते काय करतात गेच पटकन अडवीस ता माझचती झालं एक मी् एकदा दवाखाण्याला जात होतो आणि झा अस त त तू दवात ना आधी ज्या ठिकाणी होता ना त्या ठिकाणी त्याना नोट्याच नव्हत तर ह बघेतलं कि ब अ गेल गेल धमाकाला तर लाव मस्त दिसायला पण रस्ता असा काय एकदम छोटा दिसायला मला पण कळेना. कच्चा रस्ता होता त्या रत्त्याने गेला. आणि ज्या ठिकाणी मी गेलो होतो ना
हम्म
आणि मला मेसेज कळवला युअर डेस्टिनेशन इस
हम
जा गेला पोहचला मी दोन मिनिट विचार केला की हे काय झालं मग तेव्हापासून मला परतय सग सगळं ांगत पण ज्यावेळी आपण काही गोष्टी खर्च करतो आपल्याकडून जरी चुका झाल्या तरी सुद्धा ते चुका दाखवत असत आणि त्याच्याकडून झालेली चूक सुद्धा ते की कधी सांगत की दृष्टीने स चेंज झालेलं आहे किंवा तुम्ही जे सर्च करत आहात ते इथ नाही आहे
मग तेच तर ना म्हणजे एक प्रकारच ते सांगतय की बाबा आपला म्हणजे आपण माणूस हा चुकतो कुठली पण गोष्ट माणसाने जरी काय काय म्हण ते सगळे शोध लाव असेल तरी माणूस म्हणजे चुकतोच असं काही नाही की बाबा मशीन खरं काय होते तयार केलेला त्यामुळे त करेक्ट सांगत्या असं मला वाटत हा पण आपण काहीतर सर्च करेल हा
आता माणसांनी तयार केलेली मशीन आपल्या आपल्यालाच क काही गोष्टी सांगत असत एवढ की काही लोकांना काही गोष्टी माहीत असतात काही ना माही नसत एवढच फक्त गोष्ट आहे
थोडी सारखी असणार कुठल्या तरी एका माणसा तयार केल्यामुळ किंवा एका माणसानं त्याच्यामध्ये काय बोलतात की ते सगळं स्टडी केल्या केल्यामुळ एखादी वस्तू तयार झाल्या किंवा एखादं जे काय आहे ते समजा सॉफ्टवेअर असूदे प्रोग्रम हे तयार झालं पण अनेक लोकांना त्याचा फायदा होतय हो असं मला म्हणायचंय
भरपूर झालं आता तुम्ही बगा पहिले अ गाड्यांना ऑटोमॅटिक ज्या गाड्या होत्या पहिला गिअरच्या नंतर ते ऑटोमॅटिक आल्या ऑटोमॅटिक आल्यानंतर काही लोकां काही कंपन्यांनी हे पण केलं की. अ जर एखाद्या व्यक्तीला जर झोप वगैरे आली असेल तर त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवायला त्यांनी कॅमेरे वगैरे बसवलेत म्हणजे किती सुविधा केलेल्या आहेत त्यांनी कि बाबा हा जर ह्या व्यक्तीला असं वाटत असेल तर त्याच्या भिहेविअरवर. गाडीचा स्पीड ऑटोमॅटिक कमी ज होतो आणि ती गाडी ऑटोमॅटिक साईड ला येते रस्त्यात जर म
आता तुम्हाला सांगतो हे ब का ह्या म्हणजे एक बघा म्हणजे नाइन टिनच्या नाइनटिन मध्ये जे होत ना त्यात या सव्वीस त वर्षामध्ये एवढा बदल झालाय ना अक्षरशः म्हणजे म्हणजे मला वाटतय ह पर्सनली म्हणजे असं वाटतंय क पण लयच असं खूप बदल झालाय म्हणजे नव्वदचा काळ बघा आणि आताचा काळ बघा म्हणजे ह्याच्यामध्ये किती डिफरन्स आहेत म्हणजे डिफरन्स आहेच की हो म्हणजे त्यावेेळेस आपण बघा एक प्रकारचा एक टांगा असायचा त्या टांग्यात बस लोक जायचीत आता तो तुम्हालाांगा दिसतोय काय
अजिबात आणि ते पहिला जे दिवस होते ना नाही मी स्वतः अनुभवलेेत चांगल्याचे दिवस अक्षरश आम्हाला. जवळपास साडेतीीन ते चार किलोमीटरच अंतर आम्हाला फक्त किती. दोन रुपये आम्ही. हेऊन जात होतो आणि हाफ तिकीट हाफ तिकीट आम्हाला एक रुपये होत.
मला तेच म्हणायचंय हो की मी तुम्हाना खरं सांगू मला वाटत. ते मी अक्षरश ना एक दहावी सॉरी बारावी तेरावी. हा त्याच्यावर मी बसलच सांगत म्हणजे. म्हणजे आत्ता कुठे ह्या मला वाटते एक पाच सहा वर्षात. तेिवटांग्याच कुठे मला दिसेना झाले पाच सात वर्षात. म्हणजे टांगा कुठ तर गायब झाल्यासारखं वाटतय मला की आता ती पुन्हा नाही होणे हो. म्हणजे कसं झालं की एक प्रकारच ती गिल्टच वाटले असेल ना जो टांगेवाला असेल त्याला. की आता बाबा एवढं सगळं टेक्निक निघालं आमच्या टांग्यात कोण बसणार असं.
नाही पण पण तो जो ट्रेंड आहे ना. तुम्ही आता बघा टांगा आपण म्हणत होतो त्यावेळी लोक टांगा वगैरे जो असता य म्हणजे राजेशाही थाट वगैरे ह त्या तर त ही वापरायची कशासाठी की वीरजवाडी त्यांचा यायचा तो चार चाकाचा टांगा होता बघा.
हा हा हा हा.
आपण त्या हा सिंगल टांगा म्हणजे दोन प्रकारचा असायचा घोडा पुढे असायचा आणि आपल्याला एक पाच साहा लोक बसले. वाहून ण्यांयचा पण आता ती टागी लोकांना करमणुकीचे च्या किंवा काही ठिकाणी त्यांची स्वतःची. अ मोजमस्तीच्या ठिकाणी त्यांना. तो आपल्याला बघायलाेत आता कित्येक ठिकाणी म्हणजे बीच वर वगैरे आता. अ मुंबई साईड ला वगैरे म्हणा. काय करत आहेत की लोकांना बिजवर.
पण विषय काय आहे, तो टांगा वेगळा तुम्हाला सांगू काय. तो टांगा वेगळा म्हणजे आता म्हणताय ना बिचर वगैरे, आता हा टांगा वेगळा होता, म्हणजे बॅक साईडला बसायच, कोण तर त्याच्या खाली ते असं, एकं स्टॅन्ड अस लोखंडी असायच, त्याच्यामध्ये बसायचे म्हणजे तिकडच्या साईडला एक, इकडच्या साईडला एक, असं, आणि आता हा एक तो टांगा वेगळा, म्हणजे बघा की किती म्हणजे. हा टांगा किती आपण मिसं कराय लागलोय.
हम हां, त्यामध्ये ही जो आनंद होता तो. आत्ताच्या रिक्षामध्ये आहे का?
नाही, नाही.
जे आताच्या रिक्षा मध्ये जरी बसले ना, तरी आत मध्ये. तुमची काम स्पिड होतात. टांगा जायाला अर्धा तास लावत असेल तर ग. अ तुमची रिक्षा दहा मिनिटात जाऊ शकते. पण कसं ह्या धावपळीच्या जीवनात लोकं स्वतःला विसरून चालल्यात लोक आपण काय करालोय हे आपल्याला पण म्हा